हं
हा, बोला ना.
हा काय नाही बस मजेत बघा, चालूये बसलोय हा पाऊस मस्त चाललाय.
हम्, तब्येत हाय बरी?
चहा वगैरे घ्यायची वेळ झालीये, आणि वाटतयं घ्यावा आता चहा.
हम्म, पाऊस आला की पहिली चहा.
पहिले चहा, भजीत आपण केली तर आपल्याला भेटतील. नाही ऐका ना भजे आपण केली तर आपल्याला भेटतील चहा चालू, चालू पाच मिनिटात होऊन जातो, आपल्यासाठी तोच चांगलाय.
हो, हो, हो
भजी कुणाला, माणसांना मुलांना करून देणं ते आपलं काम ये आमच्याकड संडेला तेच असणारे.
अच्छा. बाकी काय म्हणतात आणखीण, पाऊस चालूये का?
हो, हो पाऊस चालू आहे बघा, एवढं आभाळ आलेलं आहे भरून. का त म्हणजे दुपारी येऊन गेला बरं का, आता एक दीड तासापासून उघडला होता. आता परत भरपूर भरून आलाय आता, एक दीड तास तरी चांगला येईल असं वाटतय.
आमच्याकडे पण खूप धो, धो पाऊस चालूये.
हो ना तर ते इकडे नाइ ऐ एवढा अ
हा.
हो पडून गेला, ते पण आणि बऱ्याच ठिकाणी ताई पाऊस नाही अजून. क जिथे लोकांना- पाणी प्यायचं, मराठवाडा त्या भागात बघा अजून पाणी प्यायचं अ प्यायचा प्रॉब्लेम आहे पिण्याच्या पाण्याचा, त्या मानाने आपल्या इकडं चांगलं पाणी प म्हणजे अं पाऊस पडतोय, इकडं नाशिक झालं. पुणे झालं, त्याच्यानंतर म्हणजे इकडं चांगलं आहे, मुंबई वगैरे तिकडे चांगला पाऊस पडतो हो. ठीक ना. आज तर नाशिकला खूप पाऊस आहे.. मी मगाशी न्यूजला बघितलं. हम्.. गोदावरीला भरपर पूर आलेला आहे.
आता कंटिन्यू पाऊस हो पूर तर आलाच, आणि पाण्याची गरजच आहे वगैरे आता कसं भाताला वगैरे पाण्याच्या आ त याच्यातच लोक ते आवनी वगैरे करतात ना.
हो हो यातच करतात.. हो आणि त्याला पण पाणी भरपूर लागतं परत एकदा आत्ता पाणी पडलं, पाण्याचं तर हे झालं.. प्रॉब्लेम सॉल्व झाला का नंतर परत पाणी नाय लागत ना त्याला भाताला हम. बाकीच्या पिकांना लागतं.. मग एवढा पण नको घ्यायला.. का ते नाही परत नुकसान होऊन जाईल ना हो आता इकडं आपल्या इकडं म्हणजे- अ कोकण भागात ना पहिले लवकर पाऊस पडतो बघा तिकड सुरुवातीला इकडे नाशिक म्हणा पूणा म्हणा इकडे यायला उशीर झाला पाऊस.. तिकडे पाऊस लवकर पडला.. कोल्हापूर झालं, कोकणाच्या पट्ट्यात तिकडे लोकांनी पेरणी करून दिली.. आणि मध्ये जो या जवळ जवळ महिनाभर पाऊसच आला नाही.. आणि त्याच्यानंतर तो जो पाऊस चालू झाला ना मग आता जो मागे आठ दहा दिवस कंटिन्यू पाऊस होता बघा त्या पावसात तो पर्यंत काही लोकांचे जे थोडं थोडं आलेलं होत ना ते राहिलं आणि काहीच पाणीच नाही जमिनीत ना त्याच्यामुळ मग ते सगळं जळून गेलं,, आता परत दुवार पेरणी करावी लागली..
अरे देवा! त्यांच्या ते वायाच गेलं ना.. उ बियाना वगैरे सगळं करत हो..
हे जे आमचे रिलेटिव्ह होतेत तिथ तिकडे ते सांगतात की त्या बाजूला हे खूप जास्त आहे, डोंगर वगैरे तर ते उगवून जरी आलं ना तरी ते हे काय करतात अ मोर झाले त्याच्यानंतर माकड झालं हे छोटे छोटे काही प्राणी ना ते येऊन आणि ते मोर तर सकाळी म्हणजे अ आपण जर बघितलं ना साडेपाच सहाच्या दरम्यान वीस वीस पंचवीस पंचवीस मोर शेतात येऊन आणि सगळं तेवढं ते चोचीनी अ काढून देतात जे अंकुरलेले असतात ना ते शेंगदाणी म्हणा किंवा अजून काही बाकी तुम्ही एखाद्या भाजीची बिया वगैरे लावलेल्या असतील ते अंकुरले का ते लगेच काढून घेतात.. म्हणजे काहीच उपयोग होत नाही.. आणि डोंगरीत म्हणजे जवळ काहीतरी म्हणजे आपल्याला इथून सगळं घराजवळून दिसत म्हणजे घराच्या पाठीमाग थोडस जमीन सोडली की लगे डोंगर लागतो.. पावसाळ्यात एवढं भारी व्यू असतो.. पण मग हे शेती काहीच होऊ देत नाही ना आणि थोडस बरं तेवढ्या याच्यातून पण जर वाचले ते पिकं तर पुढं जाऊन त्याला फळ वगैरे लागलं का माकडं सोडत नाही ते माकड म्हणा परत त्याच्यानंतर अ आपली हे असते ना.. गवे असतात ना अ रानगवे ते गवे डायरेक्ट अ म्हणजे अस ह्यांनीच येतात कळप येतो त्यांचा आणि तेवढं काय असल न तेवढ उद्स्त करून टाकायच.. चाले आणि ते एवढे मोठे मोठे काढतात का? त्यांच्या पायानी एका एका वेळेस चार चार पाच पाच झाड तुटले जातात. हां. म्हणजे प्रचंड नुकसान ए.
हे नाही लावत का आपण? ते नाही का बुजगावणे.
बु बुजगावण्याला नाही घाबरत हो ते. ते काय करता. आता काय करतात माहिती का सं? स तुमचं जेवढं शेत आहे ना? त्या शेताच्या बाजूला- पूर्ण तारेचं कंपाऊंड करता. आणि त्या तारेला रात्रीचा करंट सोडलेला असतो. म्हणजे ते अ म्हणजे- जायचं जरी प्रयत्न केला ना? हो. आणि ते रात्रीच येऊन सगळं उधवस्त- करून जातात. काहीच उपयोग होत नाही. आणि हे कधी येतात? जेव्हा तीन एक महिन्याचे पिकं झालेले असतात ना? म ते फळ वगैरे खायला अस. तेव्हा येतात ते. म्हणजे एवढं नुकसान करतात- ना? का ते काहीच नाही काहीच नाही. आणि त्याच्यानंतर- हे झालं की, अ जानेवारी नंतर आपण कसं पिकं घेतो परत दुसरे. तसं तिकडं परत दुसरी पिकं नाही घेता येत. कारण की पाणी नाही राहत ना जास्त. आले का. आपल्या इकडे कसं? लोक-
एक झालं कि म दुसरं लावतात.
हां. विहिरीच वगैरे पाणी हे करून आणि- येतात असं. तसं तिकडे ते विहिरीचं पाणी वगैरे काहीच नाही असं.
अच्छा. पण मग विहीरी वगैरेंच नसतात की म्हणजे-
नाही नाही. विहिरी आहे. पण तिकडचे बरेच लोक ना? कोकण कोकण म्हणा कोल्हापूर साईडचे- बरेच लोक ना? म्हणजे सिटीमध्ये असे जॉब साठी निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळे मग तिथं फक्त कोण? जे आई वडील असे आहेत ना? म्हातारे लोक. तेच लोक आहे तिथं. आपलं म्हणजे असं तरुण पिढी खूप कमी ए. आणि काम कोण करतं? तरुण पिढी जास्त कष्ट करते असं. ते नसल्यामुंळ मग ते- अं. प्रॉब्लेम होऊन जातो तिथं. नाही तर शेती खूप चांगली म्हणजे अशी पडलेली ए लोकांची. पण मग करायला कोणी नाही. आणि पावसाच्या ह्याच्यात करतात तर हा असा प्रॉब्लेम होऊन जातो. मागच्या वर्षी तर शेंगा- अजिबात आल्या नाही म्हणजे अजिबात. शेंगा म्हणजे- बघायला सुद्धा भेटल्या नाही असं म्हटलं तरी चालेल बघा.
आवाज येतोय का? आणि कसं मग त्याच्यामुळे बाकीच पिक- पिकांचे ही भाव वाढून जातात.
हो. म आता बघा ना. सगळं सगळं तेल शेंगदाणे किती महाग‌‌ ए. एकशे पन्नास साठ रुपये, हो. सगळ सगळचं. महागाई खूप, सगळं हो सगळं. किती महागाई. प्रत्येक गोष्टीची महागाई झाली ताई. कोणतीच गोष्ट असं नाही- आता चार पाच वर्षांपूर्वी बघितलं. तेव्हाच अन आत्ताचं डबल किमती वाढून गेल्या.
हम्म. म्हणजे तेव्हा तेव्हा ना आपल्याला एक लाख रुपये खूप वाटायचे. पण आता त्याच्या बरोबरीने ते दहा लाख- म्हणजे आपण एखादी वस्तू तेव्हा आपल्याला खूप महाग वाटायची ना? आत्ता - म्हणजे तेव्हा ऐपत नव्हती. आणि आता जर परिस्थिती - -ती जरी आली ना? पण त्या वस्तूची किंमत वाढलेली ए ना? म्हणजे परत ती वस्तू आपण घेऊच शकत नाही. हं. हं.
किती होत ताई. चार पाच सहा वर्षापूर्वी पन्नास अ- पंचेचाळीस पन्नास च्या दरम्यान होत. तीस पस्तीस ते आणि पंच पस्ती - तीस ते पन्नास च्या दरम्यान खूप लवकर वाढून गेल, आणि आता तर बघायला गेल दीड लाख म्हणजे आप सर्वसामान्य लोक विचारच करू शकत नाही सोनं घ्यायच आता, सोनं तर काय चांदी सुद्धा नाही घेऊ शकतो
नाही, हिंमत होणार नाही आता.
काहीच नाही! साधं तुम्ही य हे घेऊ शकत नाही.
हॅलो- हॅलो. हॅलो. आवाज ब्रेक झाला ताई तुमचा. हॅलो. हॅलो. हॅलो ताई आवाज येतोय का माझा? हॅलो, ताई तुमचा आवाजच येत नाहीेये.